हॅलो हा ताई. बोला नमस्कार हो. हो मी ना तुम्हाला ऑरगॅनिक प्रोडक्ट बद्दल तुम्ही विचारत होत्या ना मला. तर त्याविषयीच सांगायचं होतं त्याबद्दल कॉल केला होता मी तुम्हाला हो. तर तुम्ही. माहिती का तु्हाला ऑरगॅनिक प्रोडक्ट् ऑरगॅनिक स्किन केअर आपले प्रोडक्टस असत माहिती का तू मला काही. युज करता का तुम्ही म्हणजे वापरता का वगैरे.
नाही नाही मी काही नाही त्यातला युज करत नाही म
नाही का नाही मी ऑरगॅनिक प्रोडक्ट्सच करते म्हणजे माझी एक मैत्रीण बनवते ती हँडमेड बनवते स्वतः बन ते प्रोडक्ट आणि हा हॅलो येतोय ना आवाज येतोय ताई हो स्वता हो स्वतः बनवते ती हो हो स्वतः बनवते. प्रॉडक्स हो खुप छान प्रोडक्स मी त्याच ना. म्हणजे करते ना मी तेज म्हणजे. कुरिअर पाठवते वगैरे लांब लाब भरपूर ठिकाणी जातात त्याच्या सोप्स असतात परत आणखी. कि स्किन केअर साठीच्या म्हणजे चेहरा फेरनेससाठीठी क्रीमा असता. परत आणखी पिग्मेंटेशन. म्हणजे वांगा चे डाग वगैरे असत ना का चेऱ्यावर. त्याच्यासाठी वेगवेगळ्या क्रीम हो म्हणजे ते कशामुळे म्हणजे ते आपल्या. केमीकल कस वापरल्यानंतर. म्हणजे दोन म्हणजे समजा गेलाय केमिकल चे हा त्याचा साईड इफेक्ट होतो ल. थोडे दिवस ते. आपल्याला कनिआपली स्किन आता चांगले झाले चेहरा चांगला झालाय नाही का नंतर ला पण. ते चेहरा परत खराब होतो परत जात नाही हो जात नही मुळापासून जात नाही जसं आपल्या ऑरगॅनिक प्रॉडक्ट कस असतं. कि तुम्ही वापरली समजा कमीत कमी म्हणजे लेट फरक पडतो त्याचा- तीन महिन्यांनंतर फरक चांगला पडतो आणि पण मग परमनंटली असतो कायमस्वरूपी फरक असतो. तर तुम्ही जर वापरली ना समजा एखादी क्रीम समज तुम्हाला चेहरा फेरणेस करायचा आहे म्हणजे उजळण्यासाठी कलर उजळण्यासाठी तर.. तुम्ही वापरले तीन महिन्यांपर्यंत त्याच्यानंतर तुम्ही बंद जरी केली ना ती क्रीम तरी तुमच्या याच्यावर साईड इफेक्ट नाही होणार म्हणजे तुमचा चेहरा जससा आहे ना तसाच राहील असं आणि प्रा. केस पण एवढी. काय आपली जास्त नाही बाहेर त्याच्या किमती खूप जास्त आहे आपल्याकडे कमी आहे. हो माझ्याकडं सोप्स आहे वेगवेगळ्या प्रकारच्या स्किन प्रॉडक्ट आहे. च्या परत आणखी बॉडी वॉश आणखी मॉइश्चर वगैरे. अस ते सगळे काजळ भीमसेन काजळ असताना ते पण आणि शिवाय लिपस्टिक वगैरे त्या पण खूप छान छान लहान मुलींसाठी म्हणजे छोट्या मुली असतना त्यांच्यासाठी.. तुम्ही ते मेकअपच किट झालं किंवा लिपस्टिक झालं ते युज करू शकता. एवढे छान छान हो एवढे छान छान प्रोडक्टस आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपण जर तुम्ही सांगितलं ना म्हटलं ना तर त्याच्यामध्ये आपण काहीच टाकलेलं नसत आपण फक्त एशिनशियल ऑइल असत. आता म्हणजे जे चांगले चेहऱ्याला किंवा असं आपल्या स्किनला म्हणजे त्रास होणार नाही असे ओरिजिनल ऑइल टाकलेले असतात. त्याच्यात उलट आपली चेहऱ्याची त्वचेची पोच सुधारते. सुरकुत्या कमी होता हम्म हा हे त्रास कमी होता आता तुम्ही केमिकलचा, हो चांगले प्रोडक्ट केमिकलचे जर तुम्ही युज केलं तर त्यांनी तुम्हाला लगेच सुरकूत्या पण दिसतील नंतर काही दिवसानंतर जर ती बंद केली. ती भेटली नाही तर तसे आपले प्रोडक्ट ना परमनंटली आहे आणि तुम्हाला जेव्हा तेव्हा भेटतील आणि आपल्या प्रोडक्टला एक्सपायरी डेट पण असती असं आहे तसं केमिकलच्या कस एक्सपायरी डेट असती तसं आपल्या ऑर्गॅनिक प्रोडक्टला एक्सपायरी डेट नाही. ह एकदम छान आहे हो आणि आपले प्रोडक्ट कसे असता ऑर्गनिकचे सर्व प्रकार ते त्वचेसाठी उपयुक्त असतं म्हणजे जशी सवेरे सेने्सेटिव्ह स्कीन असते संवेदनशीलता नाही का त्यांची ची स्किन त्यांना पण चालते किंवा काहिच्या चेहऱ्यावर हे मुरूम असतं बघा त्यांच्या त्वचेसाठी सुध्दा आपले म्हणजे खूप फायदेशीर आहे आपली घरगुती घरगुती करतो ना आपण घरगुती म्हणजे त्याच्यात काय वापरलं जातं कोरपडचा वापर केला जातो. कोरपड काय करते त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी त्याचा डाग घालवण्यासाठी. उत्तम प्रकार आहे त्याचा कोरपडचा हम्म आणि परत आणखी कच्चे दूध असत. पण दूध आणल्यानंतर बिना तापवलेले दूध किंवा कच्चे जे दूध असतं ते. तर ते दुधाचा पण त्याचा किती फायदा आहे. त्याच्यापासून साबण वगैरे सोप वगैरे बनवली जातं साबण बनवली जाती म्हणजे क्लीन्झिन्गचं म्हणजे त्वचाचा रंग असतो ना तो जाण्यास मदत करते ते म्हणजे एक प्रकारच टोनर समजा ते टोनरच काम करतं कच्चे दूध. की मध असत बघा मध मधाचा पण आपण त्याच्यामध्ये युज करतो मधाचा पण वापर करतो. मधा मधानी काय होत मुरूम आलेला असत्यात चेहऱ्यावरती पुळ्या वगैरे आणि नाही का खोलवर असतो बघा तो तर ते पूर्ण खोलवर जाऊन मऊ म्हणजे चेहरा असा सॉफ्ट होऊन जातो मधाने असं आणि आपल्या कृती अं जे आपल्या किचन मध्ये जे वापरतो बेसन पिठ ते म्हणतो नाही का आपण त ते आपण खाण्यासाठी पण वापरतो. तर ते बेसनपीठ सुद्धा आपल्या ऑर्गॅनिकच्या म्हणजे प्रोडक्टमध्ये वापरलं जातं. त्यानि काय होत ज्या मृत पेश असतात त्वचेच्या नाही का त्या काढून टाकण्याचं म्हणजे स्क्र बिंग म्हणतो ना का आपण स्क्रब केलं जातो. असं बेसनचं ते हं बेसनचा युज तो हे असे भरपूर प्रकार आहे त्याच्यामध्ये ह टाकले तर तुम्हाला पाहिजे असले तर सांगा नक्की कि माझ्याकडे भरपूर प्रकारे आपल्याकडे आता एक फेमस झाली बा घरसोप म्हणून ऐकलंय का तुम्ही घरचो कुठे
हो हो
हो त्याचा पण आपण हो हो ऑनलाईन मध्ये आहे बघा ते ती आता बाहेर आहे दोनशे वगैरे रुपयाला दोनशे नाही दोनशेच्या वरतीच असेल एखाद्या वेळेस ती पण छोटीशी हो एवढी तशी आपली ना घरगुती बनवली जाती आणि त्याला स्क्रब म्हणजे दोन बाजू असता एक स्क्रब आणि एक सॉफ्ट आणि शंभर टक्के त्याच समजा आता काळवंडलेली तुमची त्वचा आहे हात झालं पाय झालं किंवा मान झालं तुम्ही रेगुलरली ती युज करा. शंभर टक्के फेअरनेस येते घर सोपने आणि आपली केमिकल बिना केमिकलची म्हणजे बंद जरी केली ना तरी तुमची त्वचा परत काळवडणार नाही. जशी आहे ना आता फरक पडलाय ना तुम्हाला तशीच राहील अशी सोप येते आपल्याकडे त्याच्यामध्ये काय गोठ मि म्हणजे शेळीचे दुध असतं नाही का त्याच्या पासून ती बनवलेली असते गोठमिल पावडर
हो का हो का चांग
त्याच्यामुळे ती हा इफेक्ट छान देतं परत फेअरनेसची क्रीम आहे आप आपल्याकडं तुमची म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल ना फेअरनेस साठी फाईन वन म्हणतात त्याला म्हणजे सगळ्या पाच प्रकार त्याच्यामध्ये टाकलेले असतात का तुमचा चेहरा जर काळा असेल सावळा असेल. किंवा खूप असा डागलेला असेल ना तर जर ती क्रीम वापरली ना रेगुलर कुलर वापरली ना तर शंभर टक्के तुम्हाला फरक पडेल अस. ह तुमच्या तिकडे नाही कोणी युज करत का ऑर्गॅनिक.
हा करतात ना आहेत स म्हणजे बर इथे पणां. ज.
हम् माहिती असेल ना तुम्हाला काही तुमचे नाव वगैरे माहित असतील ना. हो नाही काही तुम्ही नाही स्वतः युज केला तुम्ही काय युज करता. हो प्रत हा स्वतः.
आपल्या डेली हा जात खरच चेहऱ्यासाठी नॉमल आपला नेहमी नाही मी. नॉर्मल आपल्या एलोवेराेल वगैरे लावते मॉस्चराईज करते. निविया हेच प्रोडक्ट वापरते बाकी नाही मी जास्त काय वापर चेहऱ्याला असं नवल आपलं हा हा मी जास्त मेकअप नाहीच करत मोस्टली त्याच्यामुळे जास्त काय लागत
हो नाही आपल्याकडे तर मेकअपची पावडर एक एच डी पावडर म्हणून तिथे
हो का हा.
आपल्याकडे एच डी पावडर इतकी छान आहेि इफेक्ट तुम्ही फक्त लोशन. लावायच मॉचरायर लावायं चेऱ्याला. आणि ती मेकअप ची पावडर लाव्हायची तिचा इतका छान रिसल्ट असं वाटत पार्लर मध्ये जाऊनच मेकअप केला. आणि ती पावडर आहे छोट्या मुली असताना समजा वर्षाच्या वर ते त्यांना सुद्धा चालते ती. एवढी छान पावडर आहे एच डी पावडर हो. एकदम छान रिझल्ट आहे तिचा फेरनेस एकदम चेहराआणि धुतल्यानंतर आहे ना. हो आणि तुम्ही जर ती पावडर लावली झालाय तुमचा ट्वेंटी फोर अ चोवीस तास मेकपन टिकून राहील आणि संध्याकाळी जर धुतला ना झोपायच्या वेळेस तर तुमचीत्वचा आणखी फेअरनेस दिसेल. म्हणजे आणखी गोरी आणि मऊ दिसेल सॉफ्ट सॉफ्ट वाटेल अशी ती पावडर आहे आपली पावडर खूप खूप छान आहे रिझल्ट हो तुम्ही एकदा घेऊन बघा तुम्हाला मी ते फोटोज वगैरे ते पाठव. तुम्हाला. मला आवडलं समजा असलं ना तर तुम्ही कुरिअर पण करू शकता जरी लांब राहत असले ना. आमच्याकडे कुिअरची प सेवा आहे आम्ही कुरिअरनी प पाठवत होते माझे भरपूर प्रोडक्ट लांब लांब जात असं.
जात.
आणि ज्यांना रिझल्ट आला इथे कस्टमर रिटर्न कस्टमर होता रिटर्न. ऑर्डर देतात अस आणि छान वाटत ते प्रोडक्ट युज करायला आता मी स्वतः नाही कर. त्याच्यामध्ये बिजनेस करते ना म्हणजे व्यवसाय करते ना तर मी स्वतः सगळं आधी युज केलंय. त्याच्यानंतर मग सेलिंगच काम चालू केलं मी डायरेक्ट रीसेलिंग केलीच नाही मी या. र्गािक प्रॉडक्टमध्ये आधी पहिले स्वतःवर वापर केला स्वतःवर साईड इफेक्ट झाला का नाही हो. आणि त्याच्यानंतर मग आपण श्युअरली सांग आता मी तुम्हाला कशी शंभर टक्के सांग. ताई तुम्ही वापून बघा शंभर टक्के रिझल्ट आहे. शंभर टक्के तस आपण नाही वापरलं ना आपल्याला माहितच नाही नाही का. तर आपण लगेच मग नको कशा म्हणजे काही समोरच्याला जर फरक नाही पडला. समोरचा म्हणतो मी सांगितलं होतं शंभर टक्के. कार फरक नाही पडला नाही का असं असत ते. त्याच्यामुळे मग ह आणि आ. समजा लिप आहे आपले होट आहे नाही का कारणितके काळ आता माझी एक बहीण आहे तिचा एक अनुभव सांगते. त लिपस्ट लाली हो तमलची डायरेट काळे झाले होते डायरेक्ट चॉकलेटी लिपस्टिक असते ना तसे काळे झाले होते खूप मोठा इश्यू खूप डार्क दिसायचे ऑलरेडी ती सावळी कलर तिचा आणि त्याच्यात ते होट काळे तितके घान दिसायचे मग तिने माझी माझ्याकडे जेली क्रीम होती ना लाटिंग कम त्याची खास ती फक्त कि असात आठ दिवस लावली फक्त तिला लगेच शंभर टक्के रिझल्ट पडला म्हणजे अर्धे होट डायरेक्ट तिचे कलर मध्ये झाली लाल होट झाली अशी मग तिने पण पुन्हा क्रीम विकत घेतली माझ्याकडन आपल्याकडे लिपबाम वगैरे ते सगळ प्रकारे आपल्याकडे हो जिन शंभर टक्के फरक पडला त तिच्या मैत्रिणी वगैरे त्यांना सांगितलं त्यांनी पण ति प्र रिझल्ट बघितला ना चेहऱ्यावरचा होटलचा त्याच्यामुळे त्या पण खात्री झाली त्यांना हो
ह् ह् ह् हो हो नाही चांगलंय आज का कसं शाळा कॉलेजच्या मुली पण सरच लावता झाले लिपस्टिक लिपस्टिक लायनर लावू शको हो बरोबर आहे हो
हो तसं छान आहे तुम्हाला पाहिजे असले तर सांगा तुम्हाला मी सगळी माहिती पाठवाल आणखी हो
हो हो हो चालेल चालेल
ऑरगॅनिक प्रोडक्ट छान आहे म्हणजे तुम्ही केमिकलच ना वापण्यापेक्षा तुम्ही ऑर्गॅनिक जास्त युज करा तुम्हाला त्याचे ते
छान आहे बरोबर हो ना हा बरोबर हो ठीक आहे. चाल ओके हा ओके हा ह ओके बाय बायओ बाय.
हो बाय.